हॅलो
हॅलो, आवाज येतोय?
हो, येतोय.
हां, आवरलं का मग?
आवरलं आता, जेवण वगैरे झालं, बसलोय आता.
हम्, हो अगं माझ झालं.
हो हो
मग कोणत्या विषयावर बोलायचय बट आपल्याला आता.
तरी चालेल, कुठलंही बोललं तरी चालेल.
तुम्ही सांगा तसं
हम् अध्यात्म वर कसं
आपण पाऊस विषयावर बोलूया थोडसं. मंग, काय म्हणतो पाऊस मग नाशिकला, येतोय काय नाही काही
आज तर थोडा पण थांबलेला नाही, कंटिन्यू पाऊस चालूए
नाहीय, जरा मोठ्यानं बोलता का?
कंटिन्यू पाऊस चालू आहे, आज तर थोडासाही थांबलेला नाहीये.
अरे बापरे, आमच्याकडे आम्ही असं सध्या बाहेर आलेलो आहे, ओंकारेश्वर ला. तरी इकडे या म -मध्य प्रदेश मध्ये काही पाऊसच नाही. नुसता ऊन ये आणि फुल गरम होतयं इकडे.
हो का, दर्शन वगैरे झाले का मग?
नाही आता ओंकारेश्वरला मुक्काम करणार मग सकाळी दर्शन करणार. म तिथून उज्जैन जाणार, मग तिथून पुढे सिहोर ला जाणार. असं सगळंच करत -करत मग नंतर घरी. हम्म,
चांगलंय-चांगलं- कधी निघाली?
आम्ही सकाळीसच निघालेलो होतो बाई.
हम्म,
सकाळी निघालेलो होतो, सहाला निघ पाच ला निघायचं होतं, पाच च सहा वर झाले. सहाच सात वर गेलं, सातच पावणे आठ वर गेलं म निघाले.
हो का?
हो म तिथं मस्त छान होळकरांचा वाडा आहे. अहिल्याबाई होळकरांचा, महेश्वररला. मग तिथं ते बघितलं, सुंदर ये भारी.
हम् हम,
हम्,
हम् ह,
बघण्या सारख्या गोष्ट आहे असं पण पाऊसच नाही लागला, पाऊस असता ना तर छान वातावरण झालं असतं पावसाचं असतं त.
नाशिकला या मग फिरायला.
आम्ही नाशिकच्याच ये आम्ही फिरायला आलेलोय मध्यप्रदेश मध्ये.
अच्छा,
तिथून पुढं आम्हाला राजस्थानला जायचं ये खाटुश्याम परत
आत्ता लगेच, आत्ता ह्या ट्रीप मध्येच जाणार आहे का?
नाही -नाही ह्या ट्रीप मध्ये नाही, आमची पुढची ट्रिप लागेचच ये.
अच्छा, चांगलय- चांगलय. लेडीज- लेडीज ण्या त्यांच्या बायका- बायका
पण राजस्थानला ना पाऊस चालू आहे, म्हणून ती ट्रिप थोडीशी पोस्टपोन केली. नाही त अं ती पुढे ढकलली जरा तिकडे राजस्थानला खूप जास्ती पाऊस ये.
हम् हं,
आसं
ह
आता पावसा मध्ये नाशिक आन् तिकडे कसं ये महाराष्ट्रामध्ये माळशेज घाट झाला कसरा घाट झाला, तिकडे छान धब-धबे वगैरे राहतात.
हो
लोक जातात फिरायला. आनंद घेतात नाही का.
तुम्ही जाता का फिरायला. आम्ही पण जातो. तुम्ही का म्हटल धबधबे वगैरे फिरायला.
गरज नाही पडत. आमच्या मैत्रणी भेटल्या का आम्ही सगळीकडे हिंडतो. फक्त मैत्रणी भेटल्या पाहिजे. आता कस झालय ना लग्न झालय. एक सुरातला राहते. एक कुठे राहते. मग दिस सुरतवाली येणार. मग ती एक इकडे दिलेल आहे मुंबईला. ती येणार. मग त्या आल्या का मग आमचा प्लॅन होतो. मग आम्ही स्कूटी घेऊन स्कुटींवरच फिरतो.
हो का
सगळ्या मुली मुली राहता. एन्जॉय करून घ्यायच. आणि मी एन्जॉय करून घेते. हम्म काय, बरोबर आहे.
आता म्हणजे तिकडे काहीच पाऊस नाही का?
आ आवाज नाही येतये.
तिकडे काहीच पाउस नाहीय का?
बापरे पाऊस काहीच नाहीये इथे. मरणाच गरम होतय. फॅन दोन, दोन, तीन, चार फॅन चालू आहे एकाच रूममधी.
हम्म
फुल स्पीड वर, एवढ गरम होऊ राहिल इथ. अस धारा चाल
हम्म
मग फुल गरम बिरम होत.
हम्म
अस पाऊस असताना थोडस, आणि आम्ही त्या बिजासनी माताईला गेलो ना तर तिथपर्यंत, म्हणजे ती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर आहे. बीजासनी माता. तर तिथपर्यंत पाऊस होता. म्हणजे धुळ्यामध्ये पण आम्हाला पाऊस नाही लागला काहीच. आणि मालेगाव मध्ये पण काहीच पाऊस नाही लागला. एकदम नॉर्मल पडला तर पडला नाही तर पडत पडलाच नाही.
हा हा
अस होत. मग तिथून धुळ झाल. म धुळा पास केल्यावर आम्हाला ते शिरपूर आल. मग ते शिरपूर मध्ये पण काही पाऊस नाही लागला. मग ते बीजसनी मातेच मंदिर आल. आणि तिथ फक्त थोडस असा सडा मारून गेला होता पाऊस. आणि अ फक्त अस ओल करून गेला होता बवा अस. मग दर्शन बिरशन झाल छान. आणि लगेच निघालो तर मग पाऊसच नाही नुसता ऊन.
अच्छा
गांडी मध्यें एसी आहे पणं बाईक कांना कांहीं एसी चालतो कांहींना नाहीं चालतं मंग आपल्यां आपल्यां खिडक्यां चालूं करूंन द्यायचं वरचं आपली नैसर्गिक हवां आणि फुलं आनंद
निसर्ग आनंदीचं नेचां कधीं पणं हवां येसं नाहीं पणं सर्दी वगैरें होती
हां पणं मंग ते हवे नाहीं शूंज वगैरें येते नां बाहेरचं नैसर्गिक हवेने
पंधरा मिनिटां लीता
असं केसयले ऊडतां खरांब होतं जिथं जावं तिथं मं असं बरं सोबतं आलेलं व्यक्ती भरंपूर म्हातारे आहेतं पणं त्यांना इतकं फोटोमध्यें ईकडे येरे सांरख फोटो काढांयला लावतांत
येनां नव्हतं ते त्यांची लाईफ एन्जॉय करतेय तुम्हीं करायची काढांयचे त्यांचे फोटो काढांयचे त्यांच्याबरोबर तुमंही कढांयचं
नाहीं आम्हांला तेवढं सांगायचं गरजं नाहीं पडतं आम्हीं आमच्यां आमची स्वंतः दुसऱ्यांकडनं काढूंन घेतो आम्हांला एवढं आम्हीं एवढं कोणांला एंटरटेनमेंट नाहीं करतं हां
अं अर्धीचंय म्हंटलं
हं मं मांजी लाईफ एंजॉय करते
चांगलंय चांगलंय असंच रहां कायंम
तूं पाठव हम्मं त्यां बयायांचा किस्सां कायं आहे तिथं उतरलांय कां फोटो काढां फोटो काढां गांडीत बसल्यां कां फोटो पाठवा फोटो पाठवा त्यांच्यातून त्यां बाहेरचं येते नाहीं त्यां फोटोतूंन
त्यांच्या हवे
असं आहे त्यांया बायकांचं कामं त्यांची भरंपूर ईच्छा होती इकडे पाऊस पडांयला पाहिजे होतां भारी थंड वातांवरण असतं
पेट असतो ठेवांयचे राहतांना फोटो
आंख्खी दुनियां ठेवती हां आपणं ठेवलं तरं नं कायं नवीन आहे
हम्मं
हम्मं आंता लोकं फिरांयला जातील तरं ठेवतीलचं नां मगं बिनां ठेवायचं तरं कोणी राहणांर नाहीं
नाहीं ईथ फिरत आहे
हां संध्या क्रेज आहे डिजिटंल आधुनिक युगी आधुनिक युगां मध्यें पोरं जेवांयला मोबाईल मागं त्यां आपणंतो स्टेटंस ठेवायलांच वापरतो आपणं एवढंच येतं स्टेटंस मरूंन समजतं आपलं स्वंतःचं लाईफ संध्या कुंठला स्टेजं लां येलं असं एवढंच माझं
बरोबर बरोबर
मंग तिकडे पूरं वगैरें आंला नां भरंपूर दिंडोरीला झालं ते ओझर लां झालं हम्मं ते स्टेटंस वगैरें बघितले हां स्टेटंस वगैरें बघितले तिकडे ह
हम्म.
ते तर हाय पावसातच
आमचं ते अ ते खेळलेला तर गोदावरीमधे हेच आलंय मगर आलीय डायरेक्ट वाहत वाहत.
अरे बाप रे.
खूप मोठी मगरे.
हा ती नकली वाली त नईन ती रील मध्ये दाखवत्
नाय नई पुर्ण व्हायरल झालंय सगळीकडं मोठीे अं मगरे एकदम.
एवढं काय, सगळं काय ना. आम्ही फक्तय ना जिथे जातो तिथे फक्त मंदिरं दिसता आम्हाला न आम्ही दर्शन घेतो. अन् तीथंच फोटो निघता. तेवढंच गाडीमध्ये आलं का तेवरा जरा झोप लाग ते. ते एक मामीये बरोबर बाई त्या बोलायला लागल्या का डोकं दुखतं लय मोठ्यानं बोलत्यात त्या.
हम हम हम.
हाव ना.
काय अजुन बाहेर फिरायला गेलं म्हणजे प्रत्येक जण वेगळे वेगळेच राहता.
हां सगळ्यांचा वेगळा वेगळाच स्वभाव अस्
हम्.
काय नाय सगळे नातेवाईकचेत फक्त तेवढ्या दोन भाभ्या आहेत ईथल्या देक गल्लीतल्याच.
हुं ते दुध व ते गुरकृपामधे ते समोर दूधवाले बसताना त्यांच्या बायकाय ते. हुं. तेच वाण्याच्या कोपर्यावर
दिंडोरीला.
अच्छा.
हम्.
ठीके ठीके.
ऊं हुं.
दिंडुरीलाच वाड्याचा कोपराये.
हम् ह.
तिथं राहतो, तुलाही माहितीय ते हं. हां. ओ माय भगवंता. हा माहितीय मला. हं.
हम्म.
असं.
एकत्रावाचे निघालो आपण.
हा बाकी, काय म्हणता मग? झाल जेवण वगैरे, मगत पावसामुळे मस्त गरम गरम भजी जी गरम -गरम चहा जाय भारी मज्जा करत असतील घरात बसून
काम होता बाहेर गेलेलो होतो पावसातच, उशीर झाला यायला.
हम्म.
हम्.
तिथे ना, ते लोक अक्षर जेव्हा राहतं ना म्हणजे लोक अक्षरच पण टास्क येतो ना तिथं ह.... ते खुप कुठल्या तरी मुली होत्या त्या दोघी जनी? त्या असं म्हणत होत्या बाई, मला तर कुठून तरी नाशिकच्या बाय मुलीचा कॉल आला होता. आणि ती काय म्हणायली, मला काही कळेना झालंय त्यासाठी त्याच्यामध्ये यायचं ते एकदम नॉर्मल डिस्कशन त्यांच म्हणजे एकदम असं प्पा साध्या गप्पा मारत होत्या त्या फक्त त्याच्यावर असं म्हणत होत्या, त्यांच त्यांचं चाललं होत. ते तर लोक अक्षरला ना ते करेक्शन करायला येतात ना व शब्दांचं योग्य शब्द टाकायचे असतात ह आणि त्यां अ.. कसं ते लगेचच होतं मग हे तीस कॉल करत करत लईचं वेळ होऊन जातो. हा कारण की भरपूर राहत ना, तीस कॅल म्हणजे
हम्
चला आपला कॉल झालाय.